हॅलो अ येत एक कुर कुरकर राला त नसत फोन
मी तेच म्हणू राहिले नुसतं का कुरकुर करू राहिले तुमचां फोन त्या बाबा
तन तनन
जसं व्हायब्रेशन व्हायब्रेशन होहु राहिले ते
हम्म हम्म
तुमचाच आहे ना का माय
नाही माझा होहु राहिला तुमचा नाही.
ी इकडे विदेश होऊ नसतो व्हायब्रेशन वरचाली
कसं उराल काय माहिती
आ ते मला काय माहिती डाटा आताच ओन केला काय डाटा ऑन आताच केला असेल मग
हम्म हम्म डाटा ऑन का नाही सकाळच डाटा ऑनच आहे. काय माहिती न फोन केल्यावर हु राहिल तसं
हा मग जाऊ दे ते ऍपचा प्रॉब्लेम ॲपचा प्रॉब्लेम असेल मग
काय माहित मग
हम्म
हा जेवण चालू आहे. हम्म काल ते प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये पंधरा कॉल तर असेच वाया गेले. दिसना ते येणाच ते नाही मागचे आता पाच आले. त्याच्यात बी असं होहु राहिलं.
उद्या जाऊ द्या घ्यायचे करून दोन दोन तीन तीन मिनटाचे होत नाही.
आहो दोन दोन तीन तीन मिनटाचे केल्यावर पैसे येत नाहीत मग
मी आता दोन दोन तीन तीन मिनटाचे करे.
आले तुम्हाला मग नंतर मी पहिल्यांदा माग केलं दोन तीन तीन तीस मिनिटाचे पण मला ते पाहिजे फक्त नाही आलेय मला दोन तीनशे रुपये आले.
हा हा पण मग आता मागचाल त्यावेेळेस कोणाला यालेच नव्हते आता येऊ राहिले ते
मला दोनशे नव्याणव रुपये आले.
हम्म हम्म हम्म
म्हणजे मागच्या महिन्यात पडेल ते पैसे कारण कारण मी याच्या गेल ते ना लाडक्या बहिणीचे बंद झाले ना मग मी पासबुक एंट्री मारून आणली म्हणलं किती, किती मायनस येईल ते तरी कळन. तर मग त्याच्यात दाखवत होत. तिथं ना, दोनशे ऐंशी तर नव्वद रुपये दाखवत होते त्यात.
कार्यामध्ये बी कळतं ना?
कार्यामध्ये बी कळतं, पण मग अगोदर म्या पाहिलंच नाही कार्यामध्ये कारण करून लई दिवस झाले न ते आपल्याला.
नाही पेमेंटला ते, ते राहत का, त्याला क्लिक करायचं टोटल प्लेमेन्ट नाही राहत का आपलं?
कळले, कार्या अँप मधून आलय, पण मग नंतर म्हणले आले काय ते.
कारण रुपाली ताई न बी केलाच नाही. हॅलो. हॅलो, गेल्या बाई.